हॅलो हा. हा. आज काय काही नाही बे आता लेकराल झोपू घालण्या चालू आहे, ते मोठ्याल सर्दी झाली तर त्याले त्रास उरला ना काटा.
अं...
काली लेकरं थंडी तर सांगोळा करतात ना? सकाळी हा त्यांना होत आशि न त्याला त्रास.
हम्म. ते निंबोळी टूप तलावर टाकाचे निंबोडी टूप घेऊन यायचे न रुमलावर टाकलं की विक सारखा वापा राहायची. त्यांना लवकर बस
सध्या साधीच हे, लावले विक्स लावली.
हा तेही चालते म्हणा.
हा.
हम्म.. मग ते कपड्यावर टाकले की, त्यांचा वास येत राहिती.
हा. हा. आता तसं हे लोणचं खातात नाही म्हटलं तरी खातातच लेकरं घरात असलं की.
आपल्याल आवडत्यात ते त्याला आवडतेतच.
हाव, आता असं वाटते बाई. प चांग ते चांगलंच लागते तर आपण देतो घ्या खा जेवणा द्या. कोण घेतलं ते घेतातच.
नाही ना ओ, त्याच्याशिवाय जेवण ही नाही जात ना.
हांव.. मग ते लोणचं जास्त लोणचं खाऊ नको हे टाइम असते नाही बद्दल वर तुले का स नाही होते कांदोळे. ना आणि विकतच तर लय आंबटस घरचं तरी लय चांगलं असते.
ते विकतचं सोकू घालत ना आपण सोकू घाल तो काही ना काही पाणी चाललं जाते त्याचं आंबट पाणी.
हा आंबट पाणी चाललं जाते, ते तसच राहते साचलेलं तिच्या
हा ते पाणी साचेल राहते त्यांनी जास्त आंबट लागते ते.
जास्त आंबट लागते.
घरी आपण टाकायच असल तर गुळ वगैरे शिल्लक टाकतो. ते काय प्रमाण कमी टाकतात ते.
हमं ते कितीक दिवसाच असते करेल.
इंगोले मॅडम लोणचं शिकवलं होतं मग केलं की नाही घरी.
आज जराच करून पाहिलं घरी.
काय तर कायच शिकवलं होतं?
अ आपल्या कारल्याच लोणचं. अ लिंबाचं लोणचं.
हम्. हमं.
एक मिरचीचं लोणचं.
आवो काय मिरचीच कसं केलंत मग.
मिरचीच जे आपली मिरची असते ठोंबरी मिरची त्याला समजा. लिंबूचा रस आहे न आपला.
हा. हा.
लिंबाचा रस तो टाकाय लागत तिच्यात आणि हे आपली सामग्री हे जे आपण या याला वापरतो लोणच्याला तेच.
हा ना तिखट मिठ फक्त आंबटपणा येण्यासाठी.
आंबटपणा यासाठी लिंबू -लिंबूचा वापर आप आपूण आपल्या मतान करू शकतो तो.
हा ना एक टाका, दोन टाका कितीही तीन टाका. हाव बरोबर आहे.
हा कारलचं लोणचं आणि अजून ते याचही लोणचं. चुकील तर म ते आवड्याच तर आवड्याचं नाही काम् काय म्हती हा असं सल्लय केल ते. चटण्या शिकवल्या.
हाव काय.
हा तिळाची चटणी याची म्हणजे कोणतं आहे ते हे असते ना? काय म्हणता तर ते ले च करो हे काय म्हणतात ते काळो काळो असते ते म लिहूनच ना झा जावच. जवस चट
ह आणि आमच्या घरी नेहमी साठी करून ठेवतो.
हा अशा लय प्रकारचे कोला ताईने सात प्रकारचे शिकवे लाग.
हा ना जवसाची चटणी करायची.
हा हा तेच. आता आपण इथलं वापरत नाही आणि पाप पळ येथ ज्याचे शेवगीचे पापड, टमाटरचे पापड.
हाव कायतरी शिकवले काय?
हाव टमाटरचे पापड, शेवगीचे पापड, पालकाचे पापड मिरचीचे पापड. हा ते लय सोपी आहे बनवणं.
मग सामान त्या भरून आणत होते कसं?
ते जिथं समजा प ते वर समजा ते सरकारी सामान होत समजा ते त्या तिकून भेटेल अशी ते.
हाव काय त्या घेऊन येत मग.
हा ते घेऊन येतान मंग ते असं प्रयोग तिथं करून दाखवत आम्हाले सगळं सामानाचे हे लावेलं. ती नारज मे
हा हा हा.
हा ते मॅडम होते आम्हाला शिक
हम्म. हम्म.
बोले मॅडमने दुसरे दुसरे मॅडम हो ते शिकेल फक्त इंगोली मॅडम असं सपोर्टिंग म्हणजे ते त्याचा होतं ना ते कार ते बॅच त्यान तयार करलो. तिथं ते फक्त हे होते, सांग्या सौर्यासाठी असं करना ग तसं करन ग. जेवणाच घेलो तर ते ना.
म्हणजे जेवण हो तेव तुमच्या रोज.
हा जेवणही होतं ना दुपारचं जेवण दोन टाईमचा चहा.
अरे बापरे मस्त होतं मग किती दिवस होत?
दहा दिवसाच होता ना ते.
हाउ.
हा दहा दिवसाची बॅच होती ते नंतर मंग आकुलेले ते समजा असंच आपले उम्म इचार फोन वरच ते समजा प्रश्न दिले होते ते ना.
हा पेपर घेतला अशीन ऑलाईन.
पेपर घेतला होता आता मग त्याच्या नंतर त्यान ह दिला आपल्याला. किती हे पर्सेंट पडलेय किती नाही.
हावं काय.
हा तोंडी पय परीक्षा समजा असं असतं की. मसाले सुकण्यासाठी कायी लागते म्हणजे मसाले चांगला राहायसाठी सगळी म्हणजे, महत्वाच कायं आहे.
हम् हम हम् हम.
हा सगळत महत्वाचं तेच, वऊ घालनच आहे.
हंव..
समजा वा उसने नाही घातला, आपण तर तो मसाला खराब होऊ शकते.
हा
हम्म.. जावा धरती. मसाले करणं म्हणजे, कशे मसा- खडा मसाला कसा करायचा? लसूण मसाला कसा करायचा? चहा मसाला कसा कराय त्या. हां... छान म्हणजे, आम्ही सगळंच. फक्तं आमच्या जवळ मांडेल ते.
हो ना, हो ना.
हा लिवेल सगळंच आहे म्हणजे, आपण कधी बी घरगुती करू शकतो ते. हा कोणाला लागल तर देऊ शकतो, समजा जर कोणाची इच्छा असली. करायची तर,
हा हा.
चहा मसाला घरी बनून ते, मला समजा ते इंगुल मॅडम बनवतात. तीन हां..
त्या ट्रेनिंगही घेऊन आल्या, ना मुंबईहून तिकून.
हा ते ट्रेनिंग घेऊन येला, तेन सांगटलं ना.
हो..
एव खेळातली बॅच होती. हम्..
मुंबईली गेल्या होत्या त्या‌ दोन, दोन तीन वेळा गेल्या आहेत मुंबईले. हो. आमच्या इथंच ऑडिट काढाचं याचं म्हटलं असतं तुम्हाला तर एका बाईच्या घरी लोणचं खालेलं आहे. म्हण ताई सुखू घालायला ठेवलंय म्हणून, मला पहिले लोणचं घालायला लागते म्हण. हम्.. हा त्याच्यात मग आल्या, नवत्या त्या दानापूरला आमची मिटिंग होती तर.
हा हा
मुळात बाई त्याचं लोणचं
हुं हुं
मग म्हटलं राहूचे घरात तुझ ते काम आले
हा.. आणि तशी बी ती माहिती मस्त देतात, समज जेवढी तीला माहिती आहे त्याच्या वस्तू. समजून मस्त सांगतात.
हावं हावं..
हांव, सांगायची पद्धत. त्याची समजा अट्रॅक्टिव माणसाला हे करतात सांगून
हा आरोग्यातही सांगतात त्या, सगळ्याच्या म्हणजे ट्रेन झाल्या त्या पूर्ण आता.
माहिती बी तिलस मस्त देतात ते.
हम्म. आता ते सैनिक वेल्फेअरच केलं, ते ना आमच्या गावातही.
हां ना.
हांव आता नवीन हे केलं ना, आरोग्याचं हेच तुमच्या इथं मिळाली, का सोंदोड्यात ती.
अ.. नाही आमच्या इथं, नाही आला अजून.
नाही काय करून राहिला त्या, म्हणजे सैनिक वेल्फरच्या हितं.
हां काय. आमच्या इथं येणार मगं.
हांव ते अडीचशे अडीचशे रुपये भरा लागते, कार्ड काढावा लागते.
हा हा.
अं आमच्या इथं गेल्यात मी नाही गेली बाई तेच्यात.
हा म्हणजे काय नेमकं हा, कसं काय हाय ते.
ते आरोग्याच कारड काढाय लागते आण मग मग त्याचे समजा आपल्याला काही तपासणी हे ते असली तर फ्री मध्ये पडते मग.
हां.. जस आपलं, ते आयुष्मान कार्ड आहे, तशाप्रमाणे ये.. सारखं.
हा हा मग इसी जी करायची असली तर मग कशी तिथं फी शीलक द्या लागते.
हा हा.
इथं कमी याच्यात होऊन जाते मग. असं हाय ते
असाल तर.
हम. मग त्या आमच्या इथे आल्या होत्या खूप म्हणजे महिलाही झाल्या त्याच्यात दहा पंधरा जॉईन.
हां.
गावात कारड ही काढले त्यान.
हा हा.
आता मग ते आरोग्य तपासनीच शिबिर घ्यायचं तर अजून घेतलं नाही त्यांनी.
आता कि तीन.
हम. लय चारशे पाचशे कार्ड काडणं झाले, आमच्या गांवात.
हां ना, आमच्या इथं येणार तेनी.
हम्म येेत ना
हा.
नाही तर मग हेच आमच्या गावातले का, काढणे झाले की मग संडोळ्याची पाठवतील काढाले.
हा असंच काय अशीन ते.
हा म्हणून मग तुमच्या इकडे आले नाहीत अजून.
हा हा.
कारण मग गावाच्या जवळ आहेत तर, मग ते तेले माहित आहे ना बरोबरी. ते संपले की मग तिकडे काढा.
हा तेली बरोबर ते हे लावता येते, अरेंजमेंट लावता येते.
हम् चांगलवाडी सोंदडा हे कसे जवळपास आहेत ना
हा हा जवळ पास हा ते
मग ते इच्छेचाबाबा तिथं करू लागाले मग काम मग.
हा हा.
हं घरी लोणच गींचं केलंय की, नाहीे चांगलं अजून.
लोणचं केलं ना घरी.
हांव का लिंबाचं.
लिंबाचा नाही वापरत.
नाही काय आप
नाही लिंबाच नाही कैरीचच वापरतो कैरीच आवडत सगळे लिंबाच आवडत नाही.
नाही काय.
अ नाही एका बर खायला मस्त लागते पण एकाच्या आवडन नाही होत ना ते.
नाही निंबाच कसं मग ते, मिक्सर मधून काढून शिकवलं होतं की तसंच फोडीचं.
अन नाही ते तसच फोडीचच शिकवलं होतं.
हांव काय उन्हात सुकून.
हांव हांव.
मीठ, हळद लावून उन्हात सुकू द्याचं मग साखर टाकायची.
हा हो हो तसच. मस्त तेना च हिच्या म्हणजे ते जास शिकवलं पण पद्धशर आपल्याला समजेन असं शिकवलं.
हा ना तसं समजल्याशिवाय काहीच नाही येत.
हा म्हणजे कसं मी घरी पापड सगळे बनवून पाहिले ते.
हाव काय?
हाव जे तेन पापड शिकवले की न ते सर्व बनवून पाहिले मे.
हुं चल दहा मिनिट होऊन गेले.
अ दहा महिने ठेऊन गेले काय? हा हां.
ठीक आहे.